हा हॅलो. हो हो येतो तुम्हाला येतोय.
हो आलं.
हा हा तेच हो काय चाललं.
काय नाही बसला आता
हो का हो का हा हा चहा पाणी झाला.
नाही अज चहा बहिनी झाला करायचंय अज ह इकडनं आल्यावर मग घरातलं आवरण चालू होत. हा मी जॉबला जाते ना. तिकडनं आल्यावर मग थोडंफार राहिले का घरातला हो.
हा हा मावरयच आल्यावर स लवकर उत असाल तुम्
हो सहा वाजता उठते तरी आणि मग आवरून मला नऊ वाजता जावा ग थोडं पाक राहिलेलं मग ठेवायचं तिकडन अडी. तीन ला येते मग होऊन जाता.
हा काय इच्छा हा चाल.
हा हंग नडसेव काय न मी
हो का रे हा हा चांगलं आहे. हा तेस हा हा. तुमचं बिझी शेड्यूल आहे.
हो खूप सिडली मजा असते. करायला पण मित नाही तिकड आ. मग थोडं पा काम परत थोडस ललेखन काम असलं मग ते करत बस.
ते करायचं हो तेच ना हम्. येतात का आता अंगणवाडीमध्ये म मुलं.
हो हो हो हो. सर्व मुलं येताना आता तीन ते सहाचे पण आमच्याकडे असत. मग आता तीन वर्षाचे मुलं जे झाले ना ते आता छोटे छोटे सर्व. आले सहा सात मुलं माझ्याकडे आले.
हो का कारण कस आता म. म्हणजे जास्तीत जास्त इंग्लिश मिीडियम ला इकडेच टाकतात ना लोक
हो.
हम्म. मग त्याच्यामुळे आता पहिलं ते पहिले कस आपल्या वेळेसद्धा अंगणवाडीत बालवाडीला जाऊन बसवायचय म्हणून म्हटला येत का नाही.
नाही येत नाही आमच्याकडे आहे ना माझ्याकडे आहे ना थोडासा असं म्हणजे म करणारा वर्ग आहे ना जात जमात जास्त आहे त्याच्यामुळे मग सर्व मुलं तिकडच टाकता बाहेर नाही टाकती माझी मुलं शाळेमध्ये हा त्याच्यामुळे मग त्यांना शिक्षण पण द्यावं लागतं मला. म्हणजे मग जेणे करून ते पहिलीला गेल्या नंतर त्याला सर्व आलं पाहिजे कारण हे बाकीचे पैसे भरून बाहेर टाकू शकता पाचन साम
हो हो हो हो व्हायब्रेट होत तो. काही नाही हम्म.
मग त्याच्या मूळ इकडं आपण शिक्षण वगैरे त्यांना थोडं पाक दिलं आणि मुलांना लागतच काय हो पानपुलांची ओळख ए बी सी डी टेन पर्यंत त्यांना शिकवण परत कस बोलायला पाहिजे. म्हणा याला आवाजा हो.
हम्म बरोबर आहे ना. पाया पक्का झाला का पुढे मुलांना पण त्रास नाही होत शिक्षणाला.
हम्म हो ना.
त्याच्यामुळे एकदम द्यायच आपल्याला येत तेवढं
हो मग करायचं हो चांगलंच आहे ना. हम्म आणि काही काय आता हे जे असतात कामगार लोक त्यांच्या मुलांना नाही परवडत शिकषण असं इंग्लिश मिडियम आणि तिकडे घ्यायला हो. हे चांगलंच आहे त्या मानाने पहिले तेच तर होत इंग्लिश मिडीयमचं नव्हं पण एखादा मुलगाच इंग्लिश मिडियमच्या शाळेत अस
हम्म आणि इथं कसं आहे आमच्या अं म्हणजे बाहेर टाक खायचे त्यांना परत वाईट रोज समजा शाळेत दहा दहा एक हजार रुपये खर्च येतो म्हणजे पहिल्या सिनेर के जी ला तेव्हा एवढं त्या लोकांना परवडले जात ना त्याच्यामुळे ते लोक कस असतं आपणच आता अंगणवाडी पण सर्व सुविधा निघाले
हो मग अंगणवाडीत पण सगळं चांगलं आहे.
त्याच्यामुळेला मग. डिजिटल आहे सर्व आता शिव्या दिल्या हो शिव्या खूप मोठ्या मोठ्या दिल्या म्हणजे जे आपला इंग्लिश मिडयम हो इंग्लिश मिडियमला जे आहे ना ताई. तर तेच आात आमच्या शाळेमध्ये सर्व खेळणे परत पोस्टर वगैरे लावले मोठा टी व्ही एल सी डी पाहिजे ते मुलांना लावून देऊ शकतो हो आपण. म्हणजे जे जे इंग्लिश मिडीयम च्या शाळेत आहेत ना त्या सगळ्या वस्तू विधा सरकारने आ आपल्याकडे दिले आहे आणि ग्रामपंचायतनी पण सर्व म्हणजे जे पाहिजे ते आमच्या इथल्या ग्रामपंचायतीनी पण जेथ दिलं हो. त्याच्यामुळे पटसंख्या पण वाढून गेली आमच्याकडं मग बाहेर तेवढे पैसे घालायचे तर त्यांचं पाय इथं होत
हो तस ना पाया पक्क होत. हम्म नाही चांगलंय भारीच केलाय मग
हो छान लय उशार राता ओ आत्ता
म सांगावणे लागत खूप हुशार राहता.
ह एक ना अह एक म्हणजेचछा ते ये. सोडेवाले फिरता ना तर ते आले असतील गेले असतील घरी म्हणे तुमच्या मुलीला टाका शाळेत.
हा हा.
आ म लगेल की म्हणे नाही म्हणले असल ती मला येऊन सांगायला लागेल. टीचार म्हणे आच्या कडय ना ते मोठे शाळेतले नाही का मोठे शाळेतले ते टीचर आल्या आम्हाला म्हणता मम्मीला म्हणे का तुम्ही तिथं ठेव्हयच का असं करत त्यांना समजतं का आमच्याकडे काय एवढे पैसे का घरात आता बोलतच असतील
हा ती मग तुम्हाला सांगतेय बघा ह.
म आपल्या आमच्याकडे कठी र एवढे पैसे का ते आता म्हणे ना तुमचं मुलं तिकड टाका शाळेत. आमच्याकडे पैसे नाही ना आम
कसं म्हणजे ते हम्म किती समजत आणि
समजत आणि घरात कसा विषय होता असल ना. आमक्याच्या पोरग टाकलं आपल्या दिदी टाकला असेल तर पण पैसे कूडून अड्जस्ट कराय असं बोलतच ना घरात ते बरोबर. त्यांच्या ते लक्षत
मला येऊनच सांगितलं,
हो
हा ना मग आजकालचे मुलं खूप हुशार आहे. नही ना.
हा सर्व करता पण आपण सांगितलं ते माझे तर सकाळी रोज फुलं घेऊन येतात गुड मॉर्निंग फुलं एवढे फुलं साचतात. परतेक पोरग मोबाईल वगैरे बघतान मुलं बरबर कशाच कारण सकाळी शाळेत लगेच मोबाईल म एवढ फुल घेऊन येत्या एक छोटीशी मुलगी तर तिला फुल नाय सापडल ना ते रुईचं फुल ये त्यांच्या तिथं झाड हे रुईचं झाडाचं फुल घेऊन येती. तु मला मस्त पैकी
हो का म्हणजे बरबर समजतना पण त्यांना त्याच्यातून हम्म की टीचरानसाठी घेऊन जायचं फुल वगैरे
हा
हम्म
भारी ये पण हम्म हो. काय चाललं अजून पाऊस वगैरे गेलासा ना हा
पाऊच नाही.
नाहीच ना.
नाही आज का आमच्याकड झालच नाय काल परवा त थोडसा फक्त आला. म कालपासून इतकं कडक ऊन हाय ना त आजिबात नाय
हम्म
पाऊस यायला पाहिजे. पण म
हाय ह्या न ते आता मे महिन्यासारखं ऊन पडलय एकदम कडक.
हो कडक हे एकदम कडक ऊन हे आमच्या कड तसच झालं.
हम्म्म तेच लोणचं वगैरे केलं ताई?
हो लोनच घातलं ना मी लोनचं घातलं.
त करता ओ म तुम्ही
मी ना अ ना फोनवर म आजचा दिवस पुन्हा उद्याचा दिवस पूर्ण वाळवून टाकते बग लोणचं म त्याच्या नंतर ये ना आ मटेरियल हा आता चार पाच किलो चं लोणचं होतं ना तर मटरेल सांगतात दुकानदाराला विचार मग त्याच्यानंतर ये ना ती ती दोन दिवस पूर्ण वाळून घ्यायच छानपैकी वाळलं का आणि मग जे आपण जाडं मीठ घेतो ना ते जाड मीठ पूर्ण अस अ भाजून घेते मी त्यातलं जे पाणी अस त ना ते पूर्ण हो जात म्हणजे तड तड वाजेपर्यंत जेव्हा तड तड वाजण बंद होईल ना तेव्हा ते बंद करायचं म्हणजे त्यातलं पाणी सर्व जळून जात. म्हणजे ते लोंच्यामध्ये ते पाणी सोडीत नाई ते लों च आपलं ते हे राहत ते मीठ आणि मग त्याच्यानंतर म मोहरी वगैरे बाकीचे ते थोडे थोडे हे हे राहते ना हे सर्व दळून घेते आणि दळून घेतल्यानंतर मग मोहरीचीच डाळ वगैरे त्याच्यामध्ये अ हा मीठ टाकायचं आधी मोहरीची डाळ पसरवते त्याच्यानंतर मीठ गूळ ची तुकडे आपली गूळ तो पूर्ण गुळ त्याच्यामध्ये पसरून द्यायचा म्हणजे पाच किलोला मी एक किलो गुळ टाकते आणि त्याच्यानंतर हो. आणि मोहरी आपलं हा मेरे लवंग हा वेल दालची दालचिनी ते सगळं सर्व टाकून घ्यायचं आणि तेल तापत ठेवायचं तेल पूर्ण तापून द्यायचं लसूण कांडी रात त्या पण एवढ्या मोठ्या घ्यायच्या आणि ते आपण पसरून च्या आणि ती तेलात एक लसूण कांडी टाकल्यानंतर ती पूर्ण वरती ती टाकल्या टाकल्या मग समजायचं का ते तेल तापलय म हळूच ते घ्यायचं आणि आधी थोडस टाकायचं आणि ते पूर्ण असं अ ते पूर्ण मसाला एकत्र करायचा मग त्याच्यावर हळद मिर चीची पुडी राहते ना ती आणि मसाल्याची पुडी राहते ती टाकायची. मग ते परत त्याच्यामध्ये हालून घ्यायचं नंतर पूर्ण तेल त्याच्यात वतायचं. जोपर्यंत ते चांगलं शिजत नाही तोपर्यंत ते अ परतीतच रायचं जोपर्यंत त्याच्या उकळ्या बंद होत नाहीत. तोपर्यंत म्हणती चांगला मसाला भाजल्या जातो तो मसाला भाजला गेला का म तोपर्यंत पूर्ण फिरून तो गुळ पण त्याच्यातच पगळून जातो.
हो गुळ पण पगळतो असं हम्म हम्म तेच
छान होऊन जात हो एकदम आणि खायला पण टेस्टी गोड आंबट ती
हो आणि करायला पण पाहिजे ना वर्षभर म टिकत.
आ ताई दहा मिनटं झाले मग करा वाटलस तर तुम्ही माझे झाले. काल कॉल पुर्ण.
हो हो चालेल चालेल हो हो ठीक आहे स हो हो चालेल.